हॅलो!
हा, हॅलो,
एकच मिनिट, ये तु हॅलो!
हां बोला.
हा बोला की
ऐकु एतय ना?
किती राहिल्यात आता तुमचं? काय बाळ रडालय काय?
बाळच कीे
अं, ह, आता जर तुमचं पण, मला जर तुमच आणि मला एकमेकांच जर लागलं,, तर मग कंटिन्यू करूया,, काय मणाय लागलोय मी.
सध्या मो मोबाईलमध्ये काहीच चार्जिंग नाही, नऊ टक्केय हा तुमचा शेवटच कॉल. काय करायचं? तुमचं झालेत ना तरी,, टास्क झालेत घ्या भरपूर तुमचे शेवटचा तर शक्यतो कोणता लागणार नाही, असं मला वाटतंय.
हा, काय माहिती आता? तरी पण बघायला लागणार,, म्हणजे अजून एक दोन, एकोणतीस जरी झाले तरी काय प्रॉब्लेम नाही,, बघूया आता काय काय होतय?
हम,, नाही मला नाही वाटत, ईथून पुढे तुमचा कॉल लागेल कारण तुमचे टास्क झालेत भरपूर. त्यामुळे म्ह म ते
हम्म, हम्म, हम्म. बघुया आता ते काय काय होतेय? नाहीतर मग लयीच जर वाटलं, तर मग आता उद्या करायचं.
हा, उद्या करा की, काय प्रॉब्लेम नाही,, तरी शकतो म्मा तुमचे टास्क झाल्याचं मी म्हणते. अंदाज,, म्हणजे एकाचे वीस बावीस वरच टास्क कंप्लीट झालेत सगळ्यांची.
होय, ते त्यांचं कसं काय झालंय काय माहिती? काय आपलं रिजेक्टच झालंय, त्यामुळ असं झालंय काय माहिती?
हले हाऽ ते जे रिझेल्ट झालेय ना,, त्याचं पण तुम्हाला कमप्लीट होनच येणार, ते,, म्हणजे आता तुम्ही कीती अठ्ठावीस केला ना, त्याच्यामुळ
हां, तेच की, त्यामुळे ते रिजेक्टरचा कॉल सोडून मग आपल तेवढं लिमिट राहिलय का काय बघायला पाहिजे, नाही तर, ते झाला. त्र मग झालं असत आता आमचं पण.
होय होय,, आता आपला नाही नाही म्हणतात ते सातवा कॉल ना.
होय,
सावा सातवा,, हा, मग हो हीतन फुड लागणार नाही आपला कॉल हम् शक्यत माझा एखादा लागेल. कारण माझे पाच झालेत. ना बरोबर पाच सहा झाले. माझे सातवाईकंदा लागेल. माझा पण तुम्हाला येणार नाही. असं झाले. कारण तुमच.
हा म्हणजे येत पण नाही आणि जात पण नाही होय.
हा, येत पण नाही, जात पण नाही,, जर टास्क झालेत तर.
हां,,
आणि तुमचे टास्क झालेत सगळे पूर्ण, आता इथून पुढे तुम्हाला कॉल येथील, नाही एतील, काय सांगता येत नाही.
हम्म,, बघू आता काय काय होतय? तो उद्या कळणार.
हम्म. अे एवढ ज आता झोपणार. का तुम्ही पण होतागला.
काय आता बघायचं. कोण अव्लेबल असलं. तर मग करून रिकाम व्हायचं. नाही तरर मग नाही. मग उद्याच बघायला लागणार कोण आहे. का ते का काकीने म्हणलेली. आता त्यांना ते आपला कॉल चालू झाला. म्हणून मी त्यांना काय केलं. नाही कसं होणार त्यांनी. त्यांच एक कॉल म्हणजे. त्यांच्या मुने आपलं राहणार. ना असं होणार.
हा. हा
म्हणून म्हटलं थांब आणि आता एकाना कॉल केल. त्यांनी पण काय रिसीव करणार. रात्रीचा फोन करायला. पण बरोबर वाटत नाही.
होय. होय
हम्म आणि काय मग नवीन आता
आता म्हझे म्हला उठलंय. आता ते उठले म्हला माझं काहीच होणार नाही. आता
हा. होय.
हा चला खेळायला लई डोळे मोठं करून बसते. ते आता त्याला लवकर झोपणार नाही. तो.
आता जागा होता. ना तर आता.
हय जागा आहे. आता डोळ मोठं. करून बसली आता झोपणार नाही लवकर खेळत बसणार आता. त्या खेयला पाहिजे. आता बोलत. बसयला पाहिजे.
होय त्याला पण वेळ द्यायला. पाहिजे. कि
हम स बोलत बस तर मग शांत, बसत होय म दडंगा खाते मग त्याला ओरडते नाही बोललं की त्याच्याशी
हो लं एवढ्या एक दहा मिनटं द्या. मग. मग बास आता. बघू आता परत झालं तर ठीक आहे. नाही तर मग बघू आता. काय करायचं आता. ल इथ ल राहिलं तर तीन चार तीन कॉल राहिला वाटतं बघू आता काय करायचं.
नाही तुमच टास्क झालेतचं माझं म्हणणं आहे. त्यांच्यावर तुमचे न नाहीय होतील शक्यतो. झाले तर होतीलच ण क आलेलेण गेलेणऊून च आपलं टास्क ं घर काउंट होते ना ते
हम्म. चालतय. की
भरपूर जणांचे झालेच असे म्हणून म्हणलं. मी
होय मी ज बाकीच्या ना मी अजून एक जास्तीत जास्त तुमच्यासारखं ज्या बोलणाऱ्या होत. ना त्यांना पण मी केला. कॉल मग त्यांनी काय म्हणले. आमचं एकशे ऐंशीच लिमिट झालं. सप्लाय आता आम्हाला कुणाला कॉल पण जाय ना झालात आणि कोणाचे कॉल रिसीव्ह पण करता येत नाहीत. असं म्हणले. ते
हो. आणि त्यांना विचार की त्यांनी म्हणतील बघा कारण. का कसं. वीस किंवा बावीस कॉल वर कोणाला परत कॉल लागत. नाही. असं झालंय. की
मग आमचंच कसं. काय लागालय मला कळना झाल्यात.
म्हणजे हो एकेकांचे लागाले आहेत. एकेकांना पुढचे पण तक केलेत म्हणजे. कसं येतात एेकना पन्नास येतात असं झालेलं.
अरे बापरे एवढे आल्यावर कसं काय करायचं
कसं काय करायचं म्हणजे पंचवीस कॉल आलेल्या पंचवीसल गेलेले.
हा असं होय मला वाटलं. आपण स्वतः लावायचं. असं. स्वतः पन्नास कॉल लावायचं.
नाही नाही दो् मिळून काउंट होते. आता तुमचं पण दोन्ही मिळून काउंटणार माझं पण दोन्ही मिळून. काउंटरणार भरपूर जणांचे दोन्ही म्हणून काउंटर जालेत दोन् म्हणच काउंटर होते ते
हम्म हम् हम्
हम् म् सध तुम्ही आता माहिती नाही माहिती कधी कुठे फिरायला वगैरे गेला की नाही
सगळयाला आता किती झाला ता दोन महिने झालं म्हणजे असं फिरायला फिरायला असं नाही मैत्रिणी आलत सुट्टीच्या लग्न झालेल्या त्या त्यांच्यासोबत जेवायला तेवढं गेलेलो जेवायला जाऊन मॉलला जाऊन फिरून आलोमग
जी कॉलेजची लाईफ वेगळीच असते ना मग
कॉलेजच्या नाहीेत मैत्रीणी शाळेतल्या होत्या सगळ्या
हां शाळेची होता आहे
हम् माझं कॉलेज आणि शाळा एक असल्यामुळे त्यामुळे मैत्रिणी पण काय वेगळया नाहीत.
हा मग त्याच आहेत.
त्या दुसऱ्या कॉलेजच्या आहेत त्या ग्रॅज्युएशनच्या त्या काही इथल्या नाहीत त्या वेगवेगळ्या गावच्या आहेत त्यामुळे ते त्यांचं त्यांचं तिकडं तिकडं त्या काय एवढ्या क्लोज नव्हत्या.
हा हा
आपलं कामापुरतं काम बाकीचं काय नाही.
हा हा
हम् मग काय असेल त्या क्लोथ सगळ्या शाळेतल्याच कि मैत्रीण.
पण ती एक मजा व वेगळीच असते शाळेच्या मैत्रिणीसोबत.
होय होय शाळेच्या मैत्रिंणीसोबत. होय मजा वेगळी ते दिवस पण वेगळे मग असं एकत्र आलं की नी लवकर मग सोडून जाऊ वाटत नाही.
हा हा
असं होतय.
ती मजा वेगळीच असते मैत्रिणीसोबत फिरणं आणि शाळेच्या बाहेर भेटणं ती एक मजा वेगळीच. शाळेत भेटण्याची ती मज्जा वेगळीच.
मग काय तर शाळेतच आता सगळे भेटत तर आता सगळे जर म्हणतात शाळेत जायचं आता शाळेचं पण रिनोवे्शन झालंय. आता ते बघितले की आमच्या शाळच वाटत नाही असं होतय ते कारण होती तेव्हा वेगळी आता झाली वेगळी त्यामुळे जरा असं बदल झालेय खरं सगळे सर लोक त्यां पण सगळे चांगले आहेत अजून सर लोक पण कॉन्टॅक्ट मध्ये आमच्या.
हा हा पण असंच होतं कधी पण बघा जर आपण शाळा सोडून बाहेर जाते त्याच वेळेला त्या शाळेचं रिनोव्हेशन होतय.
होय तसच आहे ते तसच आहेय ते.
मी असताना काय झाले जायला नसताना रडते काय होतय. भरपूर चेंजेस होतात.
आज तर, गेट-टुगेदर तेन होता आमचंपण पूर्ण जेवढे अ... शाळा चालू झाल्यापासूनचे ज्या आमच्या बॅच पर्यंत होत्या, त्यांच्या सगळ्यांचं. अ.. गेट-टुगेदर झालं, मस्तं जेवण तेन होतं.
हा. होय, छान वाटतंय का? म्हणजे तेवढीच ऐकत जा. वेगळी
अजून पण शाळेतल्या असं काय तर असतंय फंक्शन ठेवतात तेव्हा बोलवतात असते सगळ्यांना लेटर वगैरे देतात. त्यामुळेच मग एकत्र यायचं लय दिवस झालेल असतय.
हा हा
आता सगळेजण त्यांच्या त्यांच्या जॉब न वेगळे वेगळीकडे आहेत.
म्हे अजून एक दोन तीन वर्षे भेडत नंतर ना म्हणजे कस होते पुढं कोण भेटतच नाही, असं होतंय.
हम्म्.. होय.
आता, अजून सुरवा
झालं की. आता सुट शिक्षणाला बाहेर पडलं, तिथनं पुढं जॉब साठी बाहेर पडणं. तिथनं पुढं लग्नासाठी झालं असं सगळं लांब-लांब, लांबत जातंय. हम्म्.
भेटायची, परत संधी मिळत नाही.
हो, नं.
आता आमचं, असंच झालं. आता आम्ही परत शाळेकडे आता जाऊन नाही-नाही तर, पाच-सहा वर्ष सहज ओलांडून गेले.
हम्म्. आम्ही आता जाऊन मग शेवट आमचं पण, आमचंच तीन-चार वर्ष झालं. गेट-टुगेदर होतं, त्यावेळेस गेलतो. म्हणजे काय तर, लईच काय तर वाटलं तर मग सरांना, मॅडमांना फोन करायचं. जरा बोलायचं, काय तर अडचण अस की कशात तर हेल्प पाहिजेलं असली, आपल्याला काय कळत नसलं तर, जरा बोलायचं. रिलॅक्स होतंय, त्यांनी सांगतात. कसं करायचं? राहायचं? मार्ग दाखवतात अजून पणं, कुठल्या पणं गोष्टीमध्ये.
ते, एक चांगलं आहे. म्हणजे त्यांनी शिकलेलं केलेलं असतात. त्यांना समस्या असतात त्या, आपण कधीतरी अडचणीत वगैरे असलो तर समजावून सांगतात ना!
होय. ते आम्ही नाही फोन केला तर, त्यांनी एक-एकदा स्वतः फोन करतात. कसं आहे? लई दिवस झाले, आठवण काढली नाही. असं तेन, म्हणून. हम्. भरपूर चांगले आहेत. आमच्या शाळेतले, टीचर लोकं. आधी त्यांचा राग यायचा, पण आता जरा भारी वाटतंय. आपली माणसं, वाटतंय. आधी असंच करत होते, तसंच करत होते. असं वाटायचं. पण आता विचारपूत स्वतः करतात. त्यामुळे जरा असं भारी वाटते की, बाबा अजून आपल्याला विसरले नाहीत. आप पण ह्याच टीचर लोकांना, कसे आहेत म्हणून बोलत होतात. तेच आपल्याला, आपलं म्हणून जवळ घेतात.
टोपण नावं ठेवत होतो, त्यांची.
हा.. आम्ही तर, लई ठेवलेत टोपण नावं.
असंच, असतंय ते.
हम्म्... आता खराब वाटतंय खरं, आपण एवढ्या चांगल्या शिक शिक्षकांना असं बोलत होतो, करत होतो करून.
होय, करते आणि परत कॉल. हा.
हा.. हा, चालतंय.
हा.